गेली का परी गेली?
नाही नाही.
नाही का?
ते काही जमन काय जारण ते घेऊन यायला?
लक्ष आणताच येत नाही, बापाच्या लाडक्या लेकी म्हणे
हा
झाला मग सयंपाक?
झाला सयपाक
हा ना, ते बरं राहत गरमीच्या आधी करी
हो बाई
मी बी लवकर लागली होती पीठ माळ चाळलं मी पण म्हणलं भाजी काय कराय ती डोक्यात आलं चला गड्या आपण खिचडीच ब हा न मग काय करती? आता दोन भाकरी टाकल्या का होऊन जाईन मग काम. ह आता टाकी बोलत बोलत होऊन जाईल. ते मेल निवंत मध करू एक तास लागतो आरा... शीव बोलाला...
एक तास लागतो. मग मी तेच म्हणते दहा दहा मिनिटं बी धरलं तर,
हा आणि मग ते कुढं होत, कामाकामा म होऊन जात.
सार्क परीा
काय करते माय तू? परी.... बरं बापनी मारत तू मारून घे म्हणा.....
ह मालनी मारते.
सावड्याला
फणला...
हाव का,
हम...
हम्म हम... मी दुफारी विचारत पडली? मी म्हनलं यांनी मेसेज कौन केला भा ग्रुपला. ग्रु प्लस स्कन स्क्रीनशॉट., टाकूच नका कारण की बाकीच्या वेळाने येलच नाही. मागची पहिली तास
हा का?
हा...
हम् कादर कर अभ्यास
बाल्यासोबत सर होते. ना? सरांना सांगितलं मला, त्या नंतर आले निवना टास्क तो तीन हजाराचा झाला का? त्याच्यानंतर डुपकीच नाहीये, त्यांची आल असली त्याच्यानंतर एक बटाासते
ह्या का
हा आपल्या मॅडम माझ्या ओळखीच्या आहे मी. सरांच्या ओळखीचई, जरा नाता दिलंय नवीन टाकी नाही. आपल्यासोबत मगी तर तुमच्याच नावावर घ्या मनीष रा आणि त्यांचं काम पण, म्हणेलं बरं! करा म्हणा शेअरलिंंग म्हणलं, बरं बरं करतें. मॅडमला सांगितलं म्हणूनचं सरांना पणं टाकलें मंग, लिंक असं झालं. ते
आस
हा.
ते सर सांगत होतें, त्यांनां कॉलवर बोलायचं. बाई वेळ आहे का म्हणे बोला म्हणे कॉलवरना त्यांनं संग काय बोला म्हणे, आमच्या धनश्री मॅडम बोलती नं बरं बर चालत बायकोच नाव घेतलं त्यांनी बायको बोलन बा अस--. आता दोन मिनिटं कामांपुरतं बोलतं होतों. आता कायं कायं बोला, नेमकी आतून मी बोलते, चांगल्या गप्पां तसे आहे. गप्पू इनका
आंण नाहीं, आंण नाहीं दर घरं हा धर जिंगलकालाल का
ह म्हटलं माझेच चालूं ये उद्या करू म्हटलं, मंग निवांत करूं फोन.
हम्
हा तुमच्यां मॅडमला म्हंणा मंग स्वराला झोपू घाला. शिवलां झोपू घाला, मंग बोला म्हणा? पणला आवडी सारखी पोरगी आहे नां
हम
किला तिचा नाही विश्वरा ...
हा का?
मग मणे चालत जा, आधी साधा कॉल केलता मिनी म्हणली का, ज्याला कॉलवर बोलायचं होत साधे कॉल करत्या, अवेलेबल राहावा कार्या ॲप वर मग बोललं जातं असेच कोणाचं नेट चालू राहतं, कोणी काय बिझी राहतं उचलत नाही कॉल.
अरे काय छान साडीे ताई ही
घेता काय?
धरमपुरी साडी धरमपुरी
कुठंय
काल एक साडीच पॅटर्न आवडलं मला, चिकू साडी कलर होता. एकदम मुरमुऱ्यासारखी कलर होता साडीचा पुरा, म्हणजे पॅ अत्यंत सु नरम सुत नव्हतो.
नरम सूत् सूत तुला सांगू का? कलर म्हणजे एकदम वेगळाच होता, घातलं तर पोलिसीं सारखं दिसलं असतो डायरेक्ट
ये बाई
हा आणि काळी डिझाईन होती त्याच्यावर काळा वन आणि काळाच पीस होता ब्लाउज लई भारी वाटत होती बाळाले पागल डोक्याच्या डोकंयावर पडलायवानी करत काही
हा ना आता शेतकरी गटाला साडी घ्यायची ना मला मग ते येता येता खालून येतु तिथं संगीत बघितलं दिदो मीन ला काकून घेऊच माझ डोक्यात बसली ती साडी किती का भारी वाटल्या असत्या आणि त्या काय म्हणी दुसऱ्याच्या अंगावर घालेले का तशी घेऊ म्हणतो मला समजत नाही तिथेच तर प्रॉब्लेम आहे
हह
काही नाही पाच पाचशे रुपये किमत हा
फक्त
त्रत घेतला असत चारशे ला लावली असती ना अस बी तर भाऊ करूनच घेतो आपण कुठले एक बी ना भाऊ घेतो
त्योच म्हन
काही माग नव्हती माझ्या हिशोबान पुरउडत सारखीच होती साडी अका ला मी पहिलेच दुपारीच बोललीच मला आपण घेऊ एक एक चीकु कलर
हम्
आणि लस नी चिकू कलर पाहि -
पाचशे रुपयला का
हा ना बाई
हा
कपडा पण छान होत हो तसा आता नवीन कपडे तसेच निघले पहिली गोष्ट नरम नाही ती
मला इंस्टाग्राम वर च ले आवडू राहिलले भारी आता ना
गमबारी बारी येत तीन तीन चार चार हजार लोक
ये बाराशे पन्नास सातशे पन्नास ला पण ला भारी ती कलांजली पैठणी
ती पैठणी नाही घ्यायची भी मला घ्यायची भी ठरली तर ती नवीन येते पाय अ हाती मोर राधा कृष्ण अशी, बारी बारी व्हिडिओ येताय त्याचे, हाव इटलरुक्मिणी त्या इच्या ग्रुपलाये.
इच्या हा रुपालीच्या त्याच्यावर पण दोन साड्याला भारी येल होत्या ताई. हजार ला दोन का अस काहीतरी
हजारला नई मी ती सातशे वाली पाय मला ती आवडली त्याच्यातली. ती म्हणे नइ का ओनली सातशे रुपये. अ लिंबू कलर ये पाय त्याच्यात एक मिक्सिंग कलर तीनच कलर टाकले तीन त्यातले.
काइ काइ पाठवतात काइ काइ
हा मिनी घंटण तर ते तर डोक्यायचे वरय
हा
ते की पस पसत वइना
बसत ते काय घर बासल्या तीन हजार रुपये कमावा म्हणते ती घर बासल्या तासल का तील एवढे?
तीला काय येत असेल मग बाकीच्या बॅगन च घेताई. तेजल न घेतली साडी कलांजी पैठणी मधून. पाहिलं त सतरा साठ तिला पैठान्या किती क बी म्हण जाऊ दे म्हणे घेऊन पइली म्हणे. सोळाशे रुपये ची. माल पाठवल होत तिने ए साडी घेतली म्हणू
हा का, अस अस.
गंजणी घेतय.
तेच ना म जाऊद्या आपल्याला नाही पटात ना पण अस.
हा ते सांगू का ती मॅडम टाकते तिला ती फक्त ग्रुपला टाकती ज्याला पटल ते घेतील. ऑनलाईन किंमत बी रती हा मग काय दोन कस्टमर बी झाले तीन हजार रूपे कमैले जाती बसल्या बसल्या.
हाव ब्लाउजा लई बारी शिवतीय म्हणताय की
का माहिती ती ब्लाउज शिवती मग दीपा कोणी शिवत तीच्याकडे एक पण?
इनस्टाला पाते मस्त गळे ली भारी अस प्याच वर्क ब्लाउज शिवती ती डायरेक्ट.
हा का?
हम्म.
काही माहित नाही बाई. तिला म्हणाव लागण म आमचा शिव म्हणून. एक ट्राय करून पऊन म
संतही सांगत होताना नऊवारीन ते सगळ शिवता येत मन तिला.
आ
संत ईत ऊभी होतीेन ते दिशालगवला
हम्म
मापाची नववारी शिवून घेतली होती ना. हम्म.
तिथे नई न पण आता.
नाही ना, गेले न ते तिकड.
हम्म. तिच नंबर सेव करण पडन आणि तिला बोलण पडन एक दिवस अस.
ए दमाने पडशाल आ. माऊ तू बसून गे.
आईला येऊ नको म्हणली जाऊ नको म्हणली तुझ माझं नाक तुटलं.
कोणाला?
दीपक मनत होता तस तिच्या मम्मीला.
का बर.
ते मग त्याचं नाव रवी ना.
हा.
त्यांनी मुसलमानची घेऊन पळून गेला.
कोणतो?
तिथं बघू नाग.
हा तिचा भाऊ का.
हा म मग मारते दिवशी बदर्डी दिवशी की म मा भाऊ मा भाऊ करत होती.
हा ते ब्रदर डेच ते झालं त्याच्यानंतर आईची ओटी भरली.
आई इ तच होती मग तीन दहा एक दिवस ती दच चालते ना आईला.
हा का हम्म.
मग आता येईल होती मग तरीने सगळं काम केलं बसलं बसल्या मग साडी घेण काले. पागल झालं र. हमम.
पागपनी
सगळं त्या दिवसात मिटिंगला येईल होती ना आमच्या संघ हनं दुनं भांडी केली आईनं स्वयंक केला इकून जा त्याईं सगळं स्व पकरून ठेवलता अदरक कुडली अदरक लावली.
हो का नाखतमतेल काम करती लैसु ना काम करत्या
हा गीतापेक्षा कोणीच करत नाही.
हा हा तेच आहे ना तेच नाी शेती काम करतेय आणि हे बी करत्या आणि ते बी करत्या
होाऊ.
दिसत तर सुस्त बिना म आ फे सुसस देत नाही
काही नाही काही नाही माहिती मला मला सगत काम करते ती
हम्.
ते पण माहिती बरं कॉल करून लावते पुन्हा
हा